हा काय अर केल अस मला ये
तेच की
हा हा बरोबर चालल आवडलं बघा चाललंय तुमचं
हा हा आमचं पण चालय
जेवण आवरला
डोळं का सुजलं तेवढ काय म्हटलं असं
जेवण आवरडलं का
जेवण नावरलं बघा थोडं झालंय थोडं करायचं सार
हा हा
हा कोल्हापूरला कधी गेल ता का
कोल्हापूरला जाऊन झाले सात आठ दिस बघा
हा हा आता काय म्हणतात बातमीला दाखवा लागलेल कोल्हापूरच्या आमाबाईला काय सोन्याचा कळस बसवायले
बसवाल्यात व मी पण ते रेल ला बघितल होतं आता बसवायच चालूय का ते हा हा काय दानपिट्टत पेंशै असते सड आंबाबाईच्या
होय होय महालक्ष्मीला कधी गेलता सांग
लय दिवस झाले तुम्ही गेलतास
हा दसरात नाहीलेलो आम पण
येलतासा का हा हा मग काय अशी वटी बिटी भरली सग
हो वटती भरलेली की
आता पण मी थोड्या दिवसाांपूर्वी कोल्हापूरला गेलते ना तेव्हा बघितले की बरं आहेतच जणी क आईची ओटी भरतात ना त्यासाठी आंबाबाईची ओटी कराय निघाली होती ती काही असो घरम आपेल आम्ही भरली बघा तुम्ही भरली.
हा बरले बरले.
ह हा अधिक मासाचा पण कार्यक्रम जावईपणाचा पण झाला आणि ते पण केला. हम् आणि सासूबाईंना पण साडी घेतली या.
हा हा रं झालं हा हा.
काय करतात? हा.
आमच्या इकडं कळीचे लाडू, अं परत तर चिवडा
हम्म.
शंकर शंकरपाळ्या चकल्या, बेसनचा लाडू, कळीचा लाडू करतात सगळं.
हम बस.
ह.
चकल्या कशा करता?
चकल्या, डाळ सगळी जरा फुटाण्याची. डाळ, जरा पोहे असं सगळं मिक्स भाजून घेऊन. दळून आणतोय. पीठ करून, पुन्हा त्यात जरा तेल कढवून घालायचं, चकलीचा मसाला, चटणी, मीठ. जरा कोथिंबीर, कोण कडीपत्ता पण पायला घालतात.
हाहा हा. चौकस.
हा, ते मग मळायचं. तुम्ही कसं करताय?
बर बर देतो, थांबा. मुलं, हो खेळायला लागल्यात.
हा हा.
आमी पण, आताच ढोकळा करायची रेसिपी बघीतली, भात भात आमटी. ते देऊ?
आणि, उद्याला करायची म्हणताय.
चकल्यावर
ढोकळा - ढोकळा.
ढोकळा व
हम्मम.
हा हा नाही हो कधी खायला लहान असताना कधी खाल्लेला. ते काय? असं कसं करत? ते माहित नाही ना?
हम्म. ते काणी बेसनचं पीठ व कणी मीठ का प भिजवायचं
हा.
आ थोडा वेळ दहा मिनटं ठेवायचं, त्याला न घालायचं. आणि कढईत एका कणी पाणी घालून वापलत ठेवायचं. वापरून झाल्यानंतर न त्यात दुसरीकडं असं होय, नाही नाही. गार झाली, कोमट आहे हा देते. अ दुध अजून तापवायचं आहे का? कच्च कसं खाणार ते? तापवायला नाही. असच दे तसच देऊ? हम्म दीदी तू झेवलीस जेवणार जेवणार धर हे देवराज. देतो ग हा हात धुतला काय रे सगळी
हॅलो
ह ब
हा आणि दुसरीकडे का नाही तेल तापाय ठेवायच आणि काय त जरा
अ जिरं मोहरी मिरची एकदम बारीक चिरून कडीीपत्ता घालायचा आणि जरा साखर आणि मीठ घालून क नाही जरा पाणी सोडायचं त्यात पण असं पाणी वाटीभर करायच आणि तो ढोकळा वीस मिनिट शिजवला क ने त्येज हे करायचं आता एका कडाईत काढून घेऊन त्याच तुकडं करायचंय आणि तेजावर क ने ते पाणी वतायच त्या हेज फुडणीच जायला
हा हा
करून बग
बरयचं का
हा चोला
कशाला सगळं खात्यात ते का तसच खायचं कशाला सगळच खायचं
नाही अरे त्यात पाणी घालायला लागतय कच्चच कसं घालणारा तुम्ही कस चांगल लागित नाही ते गार नाहीया
ते घालाना ते का होत नाही.
हम्म हम हे धर घे कडी य ती. दूध खातीस हो आंबील आहेे ती ते नको मला कालच्ये हाय ते हम आता नाही केली कालची कालची कडी आहे. जरा केलेली मुलगा मागतोय कशाला कालची हाय नको. ख होय आंबट असते आधीच त्यातले आंबट होईल ओ ते झाला असेल भाकऱ्या तेन आवरल्या का कराय
होय.
हम हम् हम
आणि कोबीचे म्हणजे कसे करताय तुम्ही कोबीचे
काय?
कोबीन भाजी ते कोबीस हा ते कानी कोबीस खिसायचा की बारिक चिरायचा
हम्म आणि
कोबीज कि भारीक खिसलेला चांगला जरा चटणी मीठ पिठात घालून एक दहा मिनिटं ठेवायचं मीठ घालून झाकून कोथींबीर जरा घालून
हा हा.
आणि पुन्हा जरा कालून मग क ज सोडा चटणी मठ घातलेलं काय आपण असतो आधी ते.
हा.
ते ते घालून हे करून मग तळायचं थोडं, थोडं ते पण मस्त होत जरा पिठात भिजले की जरा चव ये त्या हो.
अरे ते विराज फोन वर बोलतोय नव हा हा बक्तोय की करून.
हा हा करा कधीतरी
कांदाभजी करताय?
बारीक तच कांदा जरा बारीक चिरून ज पिठा चटणी मीठ जरा घालून जरा ठेवायचं एक दहा मिनट कांद्यात भिजल की नाही ते मग पुन्हा त जर, जर पाणी घालून कालवायचं
हम्म.
आणि म नंतर ते जरा तापटून तळायचं जरा सोडा तेन घालून
पाणी घालायच नाही कांदाभजी ला कणी क पाणी घालायच नाही कांद्याला कणी मीठ, लावून ठेवायच त्याला पाणी सुट तय आता सुटलेल्या पाण्यात हे करायचं भिजवायचं पिठ चव लागते
ला पाणी
सुटतंय होय कांद्याला पाणी भर कुठ सुटतय झाकून ठेवायचं उघडं ठेवलं की सुटत नाही झाकून ठेवलं की नाही व वाफ तय तेे उष्णतेना आणि पाणी सुटतंय एक कांदा चिरला तर एक वाटी पाणी सुटतय तिचां हम्म पाणी भरपूर सुटत आहे आणि लागलंच तर मग जरा घालाय लागेल वर
हा हा
खर चव होईल का त्याला आता काय करत मग
आता तर बघाय लाग
हा हा चांगले अस पाणी हो एक तांब्या देतो सगळी त्यात घ्या प्यायला अं मुलं जेवाय बसल्या त ओ
हा हा
तुमचा आवाज व्यवस्थित ऐकू येई ना मला
येतोय का आवाज
ऐकू येतय पण ते लांब नाही ऐकल्या म्ह असं समजून घ्याव हा ते पोरं बोलायला लागल्यात ओ हा हा तिला दुसर वाटल ग हा वर्ण प्यायचं वर्ण काहीच आमचा इकडं पाऊस नाही ऊन पडलं कडक ऊनच पडा पावसाचं नावच नाही का
होय आता म मिरग लागून झाला आठ दहा दिवस करते काय पावसाचं नाव घेत नाही म
पाऊस काय पड ना अहो हम् ह ह नुकसान व्हा लागलंय अ आमचं पण भाताचं रोपच सगळं तेज्यावरच अस रोप घालायला पाऊसच नाई आणि ही करता अस
ज्यांच पाणी आय त्यांच चालतय ओ पाणी नसल्यालयांच श हेच
तुमच्या इत काय काय पिकतय
दोन मिनिटच आलो असू दे जरा करतो
मीरू फोन चालूय त्या फोनाक